व्यापार करतो आम्ही व्यापार वेळ फार खातो आम्ही काय करायचं असतंय प
आ थलपीठ का थलपीठ हा.
एक तासाात
एक तासात
हा ह थालिपीठ कर मस्त कांदा बिंदा टाक मस्त कोथिंबीर कांदा काय असेल ते तर
हम्म आजून
टकली खेळून राहिलं.
मोठी टकली
मोठी टकली कॉटर चढून नाचून राहिले.
फटके ते दिला फटके दे -
होय रे शिव शिव फेकू नाही ते त्यात काही असाल भेटा त्या डब्यामध्ये!
काय आहे त्यात
सकाळी किती वाजता जायचं?
सकाळी नऊ वाजताच जायचं!
नऊ वास्ता जायचं खरं!
हम्म नऊ ते सहा
शनिवारी पण डूटी -
शनिवारी पण चालू राहील शनिवारी लिफ्ट शनिवारी लिफ्टच काम करायचं! होय
कुठं
एम आय डी सी
एमआय डीशीत -
काय म्हणतात. उद्या डब्बा देईल.
बर नऊ वाजता येत ना.
हो उद्या नऊ वाजता ते
बरं ठीक म्हटल डब - डबा घेऊन जा डब्बा घेऊन जा नाही!
नाही डब्बा उद्या त एकच पोरग आहे ना, म्हणून म्हणतो डबा घेऊन येऊन म्हणत. ते मुसलमानचे पर दू - पर जेवायला जातात ना! समजल.
ठीक आहे.
हां जोप.
हो ठेऊ का!
आ तसे बारा मिनिट झाले दोन मिनिट वर बारा मिनिट -
चालतय.
हॅलो! आंब्याचा रस करायचा का?
हा आंबेचा रस करा आंबेचा रस करून खाऊ -
छान आंबे आहे आंबे आहे तरी करावा संपून जातील.
रस करा मी संध्याकाळी आल्यावर खाईल.
ठीक हे चालेल.
चालतंय चालतंय.
ह.
लेला सांग का पायला.
आणच ठेवा मग.
हो हो.